आम आरोडकम पाम अ हलवायजी हॅलो
हा बोला ना गेलते काय तिकडे
काय झालं होत कडे झालं होता काय हा गेलोवरर तेत
हा हा
जाऊन आले होतं नुसतं फिरून आलं होतं तिथून
तिथलं प्रकरण बघितलं का नाही दवाखान्याच्या बाहेर काढून एखाद्याच हे केलं होत ते ते दवाखान्याच्या बाहेर का काढून मारलं ना प्रकरण मागेच आठ पंधरा दिवसाखच होत ते
नाही मला नाही माहिती ते एवढं
नांदेड म सध्या लित प्रकरण चालू होत ते का का मारा मारीच कापा कापीच
हा नाही ते तीन जण इथं झालं होत तेथ न्हत डायरे एला हॉस्पिटल म मारल
हा तिथलंच आहे ना ते तिकड टॉकीसकडे भाऊ मारला होता त्याचा न त्यान मग भावाचा बदला घेतला पिक्चर बघ बघ काय करायल लोक
हम् हम् हम् ह
हा साऊथचे पिक्चर जास्त बघायला त वाटाला नांदेडचे लोक हम्म पुष्पाचा अससर व्हायला त्यांच्यावर
हा भरपूर ते करताय ते
ते म्होल ना असशी हिंमत होत नाही पण ते बघा ना पोलिसवाले लोक बघू लागलेत सगळे बघायलेत कशाची भीती नाही
एका एका दिवसात त्यांनी तीन तीन फूनन केले डायरेक्ट परत अजून एकदा ते कातेतला गुरुद्वे समृर्तीथ गोळीबार झाला होता
हो अजून काल परवा अजून परत काहीतरी झालं
हो हम्म सध्या आवकडतले तिथं कामलाही त्यामुळे आपण आपलं आपल्या हॉस्टेल ला बसतो स इनच्यबच्या बाहेर निघाच काम नाही होा
विष्पूरला
नाही इथ खुपसरवाडीलाच आहे ना डायरेक्ट कॉलेज बस
खूप सार वाटला कॉलेज जवळच ना
ह कॉवाले येतोज ना
हो कॉलेज राईट ला जाय ना ते याला जातो ना
इकड
अ त्या विद्यापीठाच्या पुढ गल्या न राईट साईडलाच आहे ना खूप सरवाडीीचं हा कॅमपस लक्षात होता बर तेचार काय पोलीस भरतीची तयारी करताना विद्यापीठाला जात होतं त्यामुळे थोडंफार माह आहे तिकडे
हो हो नाही बरं आहे तिथं आता काही टेन्शन नाही एवढं
चांगल्या गावाच्या भ निवतो तिकड काय करता इकड त्या भाग्यनगरपेक्षा खूप समाधान आहे तिकडे भाग्यनगर श्यामनगरपेक्षा
हा ह हो तेवढा आहे
हम्म ह्या एरियात कोणतरी मारल कुणाचा मोबाईल काढून घेईल पता लागत नाही.
सांगताच येत नाही डायरेक्ट
हा बरेच प्रकरण झाले आहेत आता.
भाग्यनगरला आता रात्री फिरणं मुश्किल झालेलं आहे ना
ते आमच्या गावाकडला एक बिचारा पोरगा आलता नीटची तयारी करायला.
हो
त्याला दोन मिनटं फोन लावायचा रे दे म्हणलं.
हम्म
कसं सांगू कोणाला माहिती. लगेज दिला हेंगा नंबर लावतो लावतो म्हणला धूम फरार. म्हणजे असं हो ना.
हम् हम म्हणजे कोणाची मदत करायच पण.
बाबा पेट्रोल पंपापाशी मला एकजण असाच भेटला होता मी अलीकड ते पूल नाही का आपला मिनी गोदावरी तिथे थांबलो होतो. लघवी करत आणि ते एक जण गाडी लावून आलं. मले फोन लावायचा अर्जंट दे ना रे भाऊ म्हणलं. मी खाली उतरलो हे लई बेकार आहे मग थांबलं मला देणार आहेस की नाही म्हणलं मग द्यायचं असेल तेव्हाच दिलं असता ना म्हणलं. द्यायच नाही म्हणूनच खाली आल म्हणलो मग टाइमपास कशाला केला म्हणे. मग म्हणलं हे आता घेऊनच जाणार होत आपला मोबाईल. असे प्रकरण लई व्हयल्यात आता कुणाला देणं घेणं अवघडच आहे.
माणसं पाहून द्यावा लागतो तो फोन फक्त आता.
पाहून बी द्यायच नाही मीच लावतो काय ते सांगा कुणाला लावायचं आणि तेवढच बोलतो.
हा आणि इथंच माझ्या हातात राहू दे तुम्ही बोला फक्त.
हा कारण आता ते दिसण्यावरून काहीच राहिलं नाही. सूटबूट मध्ये चोर सापडाल्यात आता. हो ना आता नांदेड मध्ये बरीच पोरं आहेत ना त्यांना ते कॉलेज ह्याच्या खर्चासाठी टाइमपास असे चोऱ्या करतात.
माऊ
टू व्हीलर वगैरे जाणारे पोरं हे शिकलेलेच आहेत.
हो हो हो.
आता आमच्या मित्र नांदेडला पकडले होते बरेच. कॉलेजच्याच आहेत मग ते हम खर्च आहे ते लाईफस्टाईल थोडीशी स्टँडर्ड जगाव वाटत.
हम्म दुसऱ्या याच्यावर करल ते पण स्टँडड जगण त्यांचं.
मग काय बरेच आहेत. आपल्या कुलता बदलाला कला ल एकदा त्या पोलीस स्टेशनची व्हॅनच नेलती विरमगावच्या हेचात एकानी.
हा तेच हर वार ते तुला अवघड होत.
ह असे लोक शोकीन निघालेत काय कोणाचा शोक काय पता लागणा गेलाय.
हम्म
ते चिखलात फसल्यामुळे सापडले नाही तर त्यांचाही जोक झालता. गावात सायरन वाजून आला बाबा पठ्या.
विरंम गावात मग गावात पोलिस आलेली वाटलं पावसात गाडी रुत- -ली मग गेला पळून. पोलिसवाले परेशान शोधता शोधता.
आणि विचित्र लोक झालेत.
ते पण नाही ते पण करायला लागलेले आता.
हा म्हणजे ते आता स्टँड बाजी झाला प्रकार ना पोलस गाडी इथून नेऊन गावात फिरून
हम पुरं सायरन वाजवून मग परत ते कर आलं.
ते पुर नाश लोक व विचित्र.
अ आता काय सांगाव मणा.
हो का. तुम्हाला सोयगाव किती अंतर आहे तिथून?
सोयगाव.
तड कन्नड वरून
सोयगाव जात अस सोयगाव किती असं ना आपल्याला? षेक राहू दे.
साठ येतोय.
हो हम्म संभाजीनगर इथ
इकडं पैठण वेगळं, गंगापूर वेगळं.
ते लई लई वहिलय ते आता इकडून तिकडे तिकडून इकडे.
करावा लागेल तिला.
ते आता वैजापूर करावर आहे मला तर वाटतं.
हम् मऊ वैजापूर ला म गंगापूर कस आहे जोडून होत पैटणचा काही भाग खुलताबा तिकडे जोडून टाका वैजापूरलाच. उलताबाद मी तिकडे जोडून द्यायला पाहिजे.
हा मग नाही कुलताबादी इकडेच राहील ना तिकडे नाही जाता येणार ना तिला.
नाही तर गंगापूर आणि कुलताबाद फोडायला पाहिजे.
हा मग तसं काहीतरी एक होईल. गंगापूर जाऊ शकता मला तर वाटतं आत्ता तिकडं.
गेल तर फायदा होतो मग मतदारसंघ इकडला नऊन तयार होतो.
हा.
हिकडन तिकडे
मतदारसंघ बी नवीन होऊन जाईल आणि तिकड मग ते त्यांचं झालं आता वैजापूरच पास गाडची पासिंग पण तिकडे इकडे करताय ना ते
हा एमच
हां.
तु वाडावतय ते काहीतरी चालेय त्याचं
होईल. आता बरेच झालं ना श्रीरामपूर झालं परत ते झालं. आता इकडं बारामतीचं वेगळं आहे, पुण्याचं वेगळं आहे, पिंपरी चिंचवड च वेगळ हाय. असं वेगवेगळ्या होतात.
सगळे वेगवेगळे होऊन जातील आता.
नाहीच फक्त सगळं म सगळीकडे आहे. मराठवाड्यात एक जिल्हा एक पासिंग.
तेच तेच ना फक्त मराठवाड्यातच ते चालू आहे फक्त. करणार आहे मराठवाड्यात पण पण मग आता थोडा टाइम लागेल त्याला.
मा कुमार आठवड्यात नेताच नाही तेवढा मोठा, मोठा नेता पाहिजे वजनदार. आता बागडे नाना होते, तिकडे पाठवले त्यांना राजस्थानला. त्यामुळे
हा पण मग आता येतील ना कोणी कोणीत येईन आता. तस ठेवणार नाही ना यांना. हा जो येईल तो आपला. फक्त नीट रहा. ज्यांना ज्यांना चांगले काम केलं त्याला चांगलंच म्हणणार कि.
चांगलं कशाला लोक पैसे वाट वाटू कार्यक्रम करतात फटाफट.
हा.
आह. हा हा कन्नडची भरपूर झालती.
ते हेच होते ना
पती पत्नीच दोघाचा जादा ते झाचाल त
हम्म
हम्म प काय भाजपच
हा त्याचं काही ना त्याचं काही असतच
हम्म पण लय टक्कर दिली ना ज जबर टक्कर दिली ना कोणताच पक्षी नव्हता ना त्याच्याकडे
हो पक्ष्याच पाहिजे होतं
हा मग पक्षा सपोट असतता मग बराबर जात ताना
हम्म भारी येत लोक
हा
कॉलेज कधी व्हा ना सुरू
हम् हॅलो
कॉलेज पंधरा ला व्हायलन सुरू
कॉलेज नाही आता सतरा पासून चालू होईल का की सतराला पेपर आहे ना पहिला
आता पेपर असत काय
आता पेपर आहे आमच्यावाले हा इंजनीिरींग
म्हणजे इकडडे बाकी ज्यांचे कॉलेज उघडतात आणि आपले पेपर सुरवतात
हा आमचे पेपर सुटले पेपर संपले का आमला एक दीड महिना सुट्ट्या आता
परत सुट्टी असत
हो काून की आता हे दहावी बारावीवालेज ऍडमिशन राहतील ना आता
हम स
हा ते पास होतील आता डिप्लोमा अ रिझलट बाकी लागायेत
लावला नाही डिप्लोम्याचं का
नाही डिप्लोमाचा रिझल्ट लागल आता वीस वीस एकवीस तारीख सांगेली ते नवीन ड हो ऍडमिशन ते येतील म कामला सुट्टेच रा दिलतेव
हम् चांगला आहे मजा
हा तोपर्यंत करून म्हटलं नाही नाही मग आता काही तोपर्यंत आता साज नगला ांयची इच्छा आहे तिथ कोर् बर्स करू काहीतरी नाही पुण्यालज पायतन पायतोन करावे म्हटत तिकड
पुण्याला का संभाजीनगरला बरं नाही का भाजनगरचे क्लासेस
आहे संभाजीनगरला पण मग म्हटलं पुण्याला चांगले असेल थोडे फार तर मग बघू
र जर पुणी चांगलं वाटलं तर कटेबल
हम
हम्म
पण मग इकड परवाड सारखे तर आहेत आपल्याकडे संभजीनगरला पण ते करचे बघू नाही तर मग वाटलं तिकड तर मग सायबर सेक्युरिटी कोर्स करू तिथं
ती पण भारी आहे सध्या या यायचा जमाना आहे
हो
काय वर्ष त्रुटी सध्या
सायबर से सायबर सेक्युरिटीला गव्हर्नमेंट जॉब पण आहे ना त्यामुळे
आणि आता वॅकन्सी पण त्याच्या वरच्यावर वाढणार आता
हो वाढणारच आहे त्यामुळे
आता प्रत्येकाला मोबाईलवर मेसेज येतो कधी काय आहे फॉटचा त्याच्यामुळे ती सेफ्टी काळाची गरज नाही
तेच ना ते आहे कारण ते बी भरपूर वाढलेले आहे ना आता
ते डॉक्टर कसे लागणार तस जागोजागी सायबर सेक्युरिटी लागणार
ह
हम्
बर म का म्हतो
हां बोला
चालेल ठेवू आता आपण नंतर बोलू थोडा काम करतो आता नाही आता नका थोड्या वेळने मी लागल वाटल असत
ठीक आहे ठीक आहे हो मला मेसेज करा